हॅलो, हा सांगा काय म्हणून राहिल्या?
काही नाही मी अ, बोला ना.
काय झालतं म्हटलं, काय झालं कॉलचं?
कॉलच, कोणे नाही म्हटलं, कॉल मी ध्यनात नाही ठेवलेला ना माय कोणा कोणाले कॉल केले ते लिहून घ्यायचे होते मला.
हम्म एका वहीवर पेनान लिहून ठेवा ना, हाव झाला.
हाव काय?
एका वहीवर पेनान लिहून ठेवलं समजते.
हाव ना ते ध्यानात नाही दि दिलं मी एका तरी पाच पूर्ण झाले माझे पहिले आणि मी लक्षचं नाही दिलं त्यांच्यावर
हा.
हा ना ही आता तुमचा एक कॉल आहे मला वाटते अ न
तर तु मगाशी
हो काल लावला होता ना मी कॉल.
कालही लावला आजही लावला.
हो काय?
हम्म.
हा तेच म्हटलं मग मी यातलं आता कोणते कॉल आहेत तर लक्षात घ्या लागतील पहिले.
हा पहिले वहीवर लिहून ठेवलं की समजते म‌ग.
हा आता मी, मी किती कॉल लावले तुम्हाला?
तुम्ही दोन का तीन लावले? दोन तीन लावले वाटते तीन?
हो काय?
हम्म हात धु बे हात हम्म.
नाही काल एकच लावला ना.
हाव काल एक लाव ना आज एक.
आ का हा दोनच लावले अजून दोन आहेत ना.
हाव. . . स्वयंपाक झाला. नाही हा फिरायला बाकी आणखी आणते अजुन. बाकी आहे ना आणखी जायाच.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
हा जाऊ आता समोर.
हो आता काही आता हे उन्हाळ्याच्या ना ऊन तपते ना त्यांच्यामुळे काही.
मुली यात लहान लहान
हा लहान मुली आहेत. त्यांच्यामुळे जाता नाही येत ना.
नाही जाता नाही येत. बाकी म.
काही नाही स्वयंपाक राहायला होतो आता स्वयंपाक करत आहे.
हो कायची केली भाजी.
भाजी आता पानकोबी.
हाव काय.
हम्म.
बरं. आणखी.
कपडे काम सर्वच राहिले क काम करायचे‌. हे कॉल्स मध्येच आहे‌. कॉलमध्ये च आहे म्हटलं काम. हो ना कॉलमध्येच आहे. काम सर्व अटपायचे राहिले.
हो सकाळी टाईम बातत जाते ना.
हा दिवस बातच जाते.
हा.
बातच दिवस जाते.
हा ब के लेकर्र कलकुरल खेलला अटे.
कानातल्याचा याचा थोडसा क्रेन चा प्रॉब्लेम होते की नाही.
हा.
त्याच्यामुळे ऐकायलाच येत नाही लवकर.
हाव ना रेजचा प्रॉब्लेम लेकरे कल्ला करतात ना.
हो ना.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
रेंजचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे ऐकालाच नाही येत.
हाव ना. बाकी सांगा मग बाई प्लेट आहे ना बाई तिकडे. बाकी सांगा हो स्वयंपाक झाला. प्लेट आना एक तिकडल्या घरातली. इकडे एकच आहे ना मग पप्पाला जेवायलादेतो. बरं राहू दे न्हे. बाकी तुमचे जेवण बाकी आहेत मग स्वयंपाक बाकी.
हो. जेवण बाकीये नाश्ता केलेला नाश्ता केला ना मी
आ.
त्याच्यामुळे
हा.
त्याच्यामुळे टाईम होतेच मंग थोडफार
हा. धर, काका सांग जा थोडीशीच भाजी राहिली म्हणा. बाकी ऐवढीच आहे ना
स्वयंपाक करा हे करा कामं दिवसभर सुरूच सुरू राहीतात.
सुरूच राहायचे दिवसभर चालूच राहिल ते पाहीजे.
हो ना तरी बा आ उन्हाळ्याच्या काम ग आटपायचे राहिले. उन्हाळ्याचे काम म्हटलं करायला राहिले. एक दोनच काम झाले काही राहिले बाकीचे
हा.
तुमच्याकडे?
अ नाही माझे दोन, तीन झाले बाकी राहिले सगळे
हो काय.
आमच्या इथे आता यात्रा आहे नाव्ह साफसफाई करायला लागत
हो आता साफसफाई कराला लागेना तुमच्यावरती चैत्र आमच्या इथं यात्रा आहे ना आम्हाला साफसफाई करायची आहे ना. आता समजा आमच्या गावात पण यात्रेत अ नावे निघतात ना
हाव आमच्या ही गावात निघतात.
अ तुमच्या गावात खूप सारे निंगतात आमच्या इथं कमी निघतात.
हाव काय.
हो.
हम्म.
तुमच्या गावात खूप निघतात, आता जत्रेच्या ना गर्दीच आहे ना तुमच्या इथं
ते लोटांगण लय आहे आमच्यां गावांत
हो हो खूपच गर्दी आहे ना आता येऊ ना आम्ही पण येऊना जत्रेला. दर्शनाला आरत्या बत्त्या घेऊन येत असतो ना आम्ही तिथ दरवर्षी येत असतो आम्ही दर्शनाला देवीच्या
हाव काय.
हम्म, आरत्या बत्त्या घेऊन याच लागते ना
हाव देवी अ कुलदेवत आहे का?
आ हो कुलदैवतच आहे ना आमचं असं म्हटल
हाव काय. बर.
कुलदैवत स्वयंपाक हो, आता मी
करां मगं
दुपारी लावीन म्हटलं कॉल हा दुपारी लावीन कॉल
हाव हाव लावजा ना, हाव लाव
हो हो ह्याच नंबरवर ना?
हा यास नंबरवर, ठीक आहे.
ठेवा मग.
हाव.